हॅलो. आवाज येतोय का?
अगं डब्बल आवाज येत होता.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
काय माहिती
बरं बरं ठीक आहे काय करतेय?
मी जरा पडलोय बघ.
का आत्ता?
कंटाळा आलाय काम करून करून.
संध्याकाळचं झोपायचं नसतं पण.
हम्म पाड दुखाल्या म्हणून झोपले.
सात नंतर कधी झोपायचं नाही सहा नंतर सहा ते सात.
का
काय झोपायचं असतं म्हणजे का काय?
रिझन काहीतरी असेल की पौराणिक.
लक्ष्मी येते तेव्हा घरी म्हणून.
अच्छा किती वाजता सात वाजता येत्या काय?
होय.
हा हा हा. चा दुसरा टायमिंग नाही तिला?
नाये हेच संध्याकाळातच येत्या घर स्वच्छ ठेवले का नाय बघायला.
हम्म केलोय बाई घर स्वच्छ केलोय आरती अगरब आरती उत काडी लावली.
हा.
हम्म आता पडलोय जरा तू काय करायलाय जेवण झालं का?
जेवण झालेय बाकी सगळं भाजी, आमटी, भात भाकरी तेवढ्या करायच्या म्हंटलं कॉल करूया.
एक कॉल कट कर काहीत आलाय मेसेज कट कर लवकर.